हॅलो
हा! येतोय येतोय नमस्कार बोला ना
नमस्कार ताई काय?
हा हा काही नाही आत ता असच थोडासा आराम करणार होते जेवण वगैरे झालं काम
अच्छा अच्छा तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलो मी
नाही नाही नाही बोला ना बोला काय नाही थोडं बरं वाटत गप्पा मारलं की काय नाही
म्हटलं अ सध्या अ तुम्ही बचत गटाच्या माध्यमातन तुम्ही बचत गटाविषयी काही ऐकलेलं आहे का
अं हो बचत गटाच मला आहे थोडी फार माहिती म्हणजे पूर्ण पण नाही पण बऱ्यापैकी आहे माहिती म्हण े सांगू शक ते मी थोडंफार तुमच्या जवळपास कोणी ह
बोला बोला.
हा तुमच्या जवळपास करायचंय का कुणाला बनवायचंय बचत गट?
अ नई आमच आहे बचत गट, अ आता जे मुंबईला झालं सेशन उमेद उमेदा अभियाना अंतर्गत महाराष्ट्र सरस त त्याविषयी काही तुम्ही ऐकलेलं आहे.
अ ते तर नाही ऐकलं पण एक मी काल न्यूज ला काय वाचलं अ मुंबईचीच न्यूज होती ती पण की म्हणजे बचत गटान् ना अ हे सरकारी जी जमीन असते ना, तर त्या ते लोक क करायला देणार बचत गटाला ते कि पत खरी आहे मला माहित नाही हा, देणार का आहे का खरी बातमी ही? अच्छा! हा मग त्याच्या म्हणजे ते हा हा हो का? अरे वा! अ तुम्हाला माहित असेल तर सांगा उलट मी सांगेल कारण माझ्या मैत्रिणी आहेत. ना
हा हा तत त्य म्हणजे शासनाची जागा आपल्याला पाच वर्ष करारावरती भेटेल.
अच्छा!
करार करावा लागेल आपल्याला त्याच्याशी त्या त्या बाबतीत त्यांच्याशी आणि बरेच अशा काही योज ना आहेत शासनाच्या बचत गटाला कि आता आमच्याकडे ये ना अ दहा म्हणजे चार पाच गावं मिळून जवळ जवळ शंभर एक महिलांनी मिळून एक महिलाची कंपनी केवडी बन म्हणून उभारलेली आहे. महिलांसाठीची
काय कंपनी?
केवडी बण म्हणजे हो तिथे सुरुवात तर त्यांनी गव्हाचे बिय अ बियाणं दिलं आधी शेतकऱ्यांना आणि त्यांच्या शेत ते बी वापरून जेवढं उत्पन्न आलं गव्हाच तर तो गहू सुद्धा कं कंपनीनेच खरेदी केला
किती छान ना अच्छा
म्हणजे तो गहू विकण्यासाठी तुम्हाला बाहेर मारक मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही बाजारपेठेत ज्या कंपनीच म्हणजे केवडिबन बी तुम्ही घेतलंय त्यास केवडी बंण कंपनी तुमचा गहू पण घेणार आणि मग तो गहू त्यांनी बाहेर विकला आणि आता महाराष्ट्र सरसमध्ये पण त्यांनी बरेच म्हणजे कंपनीने बरेच काही कार्यक्रम राबवले आता ज्वारी सुुद्धा देणार आहेत आणि बाजरी सुुद्धा देणार आहेत
हा अच्छा चांगलं आहे ओके
महिलांसाठी बनवलेली कंपनी
चांगलीचय कल्पना तर खूप छान ए म्हणजे मला ह ऐकता म्हणजे ऐकतानाच खूप छान वाटलंय हे
हम प्रत्यक्षात आहे ही कंपनी
अच्छा ह चांगली आहे ना आणि खरोखर खूप ह्याच्यामुळे काय होतं की खरोखर ज्यांना गरज आहे ना ज्यांच्या म्हणजे त्यांना मदत होती आर्थिक हात भार लाभ ह त्यामुळे शिक्षण घ्यायला ह आणि मग एक कुटुंब बनता बनता एक गाव एक शहर एक तालुका देश असा आपला देश पुढे जातो म्हणजे अशा काही सुविधा जर निर्माण केल्या तर मग देशाची प्रगती व्हायला वेळ नाही लागत ना
हम्म अगदी छान आणि आमच्याकडे ना म्हणजे आमच्या कडे शेती उद्योग हा मूळ उद्योग आहे ना तर आमच्याकडे असं गाव गावकीचे काही शेती पडलेली असते बघा म्हणजे अ गाव असं बचत गटाने ना गावातली शेती करायला घेतलेली आहे वर एक वर्षाच्या करारा मग कराराचे पैसे द्यायचे आणि जेवढं उत्पन्न होईल ते उत्पन्न त्यांना तर त्या बायांनी गहू केला होता हो बचत गटाच्या त्या बायांनी गहू केला तर गव्हाचा त्यांना हा जवळजवळ सत्तर ऐंशी हजार रुपये झाले
वा किती छान ना हा मग त्या ते पैसे वाटून घेत असतील ना त्या बायका
हम आणि ते एक वर्षासाठी करार आहे ना आता ते सोयाबीन लावतील किंवा मग बुईमूग करतील. दोघाण पैकी एक काय तर पिक करतील परत छान आहे की मी मला हे ती कल्पना फार आवडली.
हो खूपच म्हणजे मला पण आवडली ही
वेगच आहे काहीतरी आणि हे छान वाटलं ते असं
हा आणि त्या त्या कशा एकत्र करतायत ना महिलांचा ग्रुपने तर त्यांना काम करायला वगैरे पण ते सो प जात म्हणजे सगळं ग्रुपने आस ल्यामुळ
हो ना आणि आमच्या इकडे एक अजून असं आहे बचत गटाची महिला कि तिने बचत गटातनच असं कर्ज घेतलं अंतर्गत आणि तिने पाणीपुरीचा स्टॉल लावलाय तुम्हाला काय सांगू पण इतकी सुंदर चव आहे ति त्या पाणीपुरीला खूप सुंदर चव आहे.
हा, हा तुम्ही बोललात तर माझ्या तोंडाला अ तुम्ही बोललात तर हो तोंडाला पाणी सुटलं.
नाही आओ खरंच खरच खूप टेस्ट आहे तिच्या त्या पाणीपुरीला इतकं खाऊशी वाटतं ना तिच्याकडे पण एक लेडीज असून तीने पाणीपुरीच चा गाडा उभा केला नाही मी त मानते त्या बाईला. की खरंच महिला कुठल्याच बाबतीत कमी नाहीये. नाही तर आपल्याकडे कीवअशी मानसिकता तयार झाली आहे पाणीपुरीचा गाडा म्हणजे एक गुजराती लावणार नाही तर भैया लावणार. मण आमच्याकडे नाही खेडेगावात असून त्या बाईनी पाणीपुरीचा स्टॉल लावलाय आणि पाण्याला म्हणजे त्या पाणीपुरीच्या पाण्याला इतकी सुंदर टेस्ट आहे ना छान चालतो आणि तिस तिने म्हणे सगळ्या विचारांना आळाज घेत असं काही नाही महिलाही करू शकते हे काम
बरोबर बरोबर छानच वाटलं ऐकून मलाच
हो ना
आणि बचत गटाला अजून कोणत्या कोणत्या म्हणजे नवीन काही योजना असतील तरी सांगा
बचत गटाला सध्या तर तेच आणि बँकेच कर् व क व्या
हा ह
आता आमच्या बचत गटातल्या एका महि- दीड लाखाचा उचल आहे माझी बचत गटाची मैत नताई मही बचत गटाच्या हिच्यावरती मसाल्यांची कंपनी उभी केली म्हणून कंपनी आणि तिचं इतक चाललंय ते. इतकं छान चाललंय तिचं तो बिझनेस म्हणजे तिचा ऑनलाईनच जातोय मसाला. सगळ्यावाचून अजून तर प्रॉपर तिला सुरुवात करायची आतच तिने घरीच बनवलंय आणि सहज आता. मी तुम्हाला बोलली ना का आपलं फेसबुक. टेलिग्राम ह्याच्या माध्यमातून तिने प्रसार प्रस सिद्दी केली आणि तिला इतका छान रिस्पॉन्स आला ना आहेत मसाल्यांचा
हम्म हम्म हम्म.
ला पण बिझनेस छान झाला
हम्म मसाल्यांची तर आपल्याकडे म्हणजे असं पण मागणी भरपूर असते मसाल्याची.
हो हो हो.
हम्म हम्म.
मी त्याला
हो हो, चव पण पाहिजे बरोबर चव, स्वच्छता. करतानाचे हे ना. हा.
आणि तिच्या एका मैत्रिणी ने मांडे विकले, आता अधिकाचा महिना होता नाही का?
हा हा हा.
त्याच्यामध्ये तिने मांडे इतके दिवस, हो. अडीशे अडीशे तीनशे तीनशे माड्यांचे ती ऑर्डर घ्यायची. एक मांडा ऐंशी रुपयालाय. तिची मेहनत पण आहे तेवढी, पण मग त्या मेहनतीचा मोबदला मिळाला ना. जमल्याचा
हो मोबदला मिळतो बरोबर
अस म्हणजे बचतट मी ह्या बायांकडे बघते ना तो खूप वि विशेष वाटतं मला का यांनी ह्या बचत गटाचा म्हणजे शासनाच्या ह्या उपक्रमाचा खूप चांगला उपयोग करून घेतलाय
हम्म हम्म हम्म खरंच खूप छान
ह ह आणि माझी एक मैत्रिण आहे तिच परत आवळ्याची कंपनी आहे ती फक्त आवळ्याचं लोनचं आवळ्याच्या कँडी आवळ्याचा ज्युस ज्यूस आवळ्याचे अ बरेच प्रकारे त तिच्याकडे
म ते आवड
सावळ्याचं लोणचं इतकं अप्रतिम लागत विकते ती हे आवळ्याच हे तिथे
नाही, नाही आवळे म्हटलं कि विकत घेते की शेतच य तिच आवळ्याच्या
नाही विकत घेते ना ती.
विकत घेते अच्छा विकत घेते हा हा हा
अ ते बनवते ती तिचं आवळ्याचं लोणचं इतकं अप्रतिम लागतं खाण्यासाठी आपपलड कथे येण आपनी हा आवळा आहे म्हणून हो इतकं सुंदर लागतं
अच्छा
पाव तर असं जीव थोडा थोडा होत
हम्म तेच ना नाही असं काहीतरी करायला पाहिजे असं म्हणजे फक्त सुरू कुठून भाय करायचं ते कळत नाही एकदा सुरू झाल्या ना तर मग मग काय प्रश्न नाही
हम्म हम्म.
पण ते का त तो एक असतो ना म्हणजे, क्षण तो यायला लागतो, की ते सुरू करणं आणि योग्य ते दिश शा मिळणं ते मिळायला पाहिजे.
हम्म, पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. कुठेतरी माणूस
हो तेच आणि मग म्हणून योग्य ते मार्गदर्शन म्हणजे योग्य ती व्यक्ती मिळायला पाहिजे की, आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन देईल बाबा याबाबतीत असं.
हो हो हो.
अच् असं होणं, पण तितकं म्हणजे महत्त्वाचं आहे.
हो ना.
हम्म छान माहिती मिळाली मला बचत गटाबद्दल. हो ओके, धन्यवाद हा.